आत्ता
हा, हा, येतोय. बोल ना, अगं मला रेसिप ते हवे होती अ हयाची इडली सांबरची. जरा सांगतेस का मला बनवून बघायचंय.
खुश काय इडली साबंरय म्हणल्यावर काय कोण पाहुणे आलेत का काय?
नाय ग असंच म्हटलं ट्राय करावं कारण मी कधी केलेलं नाही ना त्याच्यामुळं म्हटलं बनवून बघावं आपल्याला येतय का.
हा मी अ बग
पण ते मला मुळात येतच नाय. प त्याची टिप माहित नाय हा, हा
होय मी बनवते ना ती इ ह रवा इडली इडलीरवा म्हणून मिळतोय एकदम बारीक आपला रेग्युलर रवा असतोय बघ त्याच्यापेक्षा छोटा बारीक असतोय. आणि तो आणायचा बजारातुन आणि उडीदडाळ आता तो आहे तीन वाट्या घातल ना मु उडीदडाळ मी एक वाटी घालते. हा आणि उडी डाळ रात्री भिजत घालायची. हॅलो ऐकतेस ना?
आणि ते ऐकते, ऐकते ते माकू आयकेल
हा उडीद डाळ रात्री भिजत घालायची
हा, हा
काय ती इन्स्टंट नाय ग ती नाय व्यवस्थित लागत हे तू खाऊन बघ एक नंबर. विषयच वेगळाय मस् म्हणजे असं तू तृप्त होशील खाऊन ऐकून तर घे ना आधी रेसिपी. हो अ हम्म तीन वाटी रवा घ्यायचं त्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घ्यायचं आणि उडीद डाळ वेगळी भिज भिजत घालायची आणि रवा वेगळा भिजत घालायचा आणि उडीद डाळ एक-दोन तास दोन-तीन तास भिजली ना त्याला पिसून घ्यायचं चांगलं आण ती जी फेस्ट आहे की नाही पेस्ट ती त्या रवा इडलीत रवा ह्याच्यात वतायची ते आपण भिजवल्याला रवा आहे की नाही आणि इडलीचा बॅटर कस जरा असं श्रीखंडा सारखं इतकं पण घट नाही आणि इतकं पण पातळ नाही असं ब्याटर ठेवायचं आणि पूर्ण हे हे रात्रभर मुरात ठेवायचे ते पीठ
हा हा ते मुरत कशाला ठेवायचा?
अगं त्यामुळे इडली असं अ स्पॉनजी, स्पॉनजी होत्या म्हणजे एकदम मऊ लुशलुशीत होत्या आणि असा आंबट
हा हा
त्यासाठी ठेवायचं रात्रभर भिजत आणि आता समज हिवाळ्यात आपण इडली करत असलो आणि हिवाळ्यात जर आता हा पीठ आंबत नाही की मग त्यावेळेस काय करायचं माहिती आहे हम्म एक ग हे घ्यायचे ब्लँकेट सार का घ्यायचं? हा आंबवायलाच ठेवायचं आणि हिवाळ्यात काय कराय पीठ आंबट नसल्यामुळे त्याच्यात एक मिरची टाकायची अख्खी आणि त्याला ब्लँकेट मध्ये असं गुंडाळून ठेवायचं म्हणजे जेणेकरून उब लागल असं आणि ती लगेच अगं आंबत ते हिवाळ्यात तसं कारण हिवाळ्यात ना होत नाही ना हि हिल्यावर म्हणजे असं आंबली नाही की एवढी फुगत पण नाही
नाही आंबलं जात नाही का पीठ ह ह ह
मग ग ह्या पद्धतीनं मी असं बनवते मग सकाळी उठलं ना सकाळी मग तुला जर त्यात ओवा-विवा काय वगैरे घालायचं असेल तर तू टाकू शकतेस नम आतलं आपलं मीठ काय कपल्सरीचा आहे? मीठ टाकायचं आणि इडली पात्रामध्ये इडली हे करायचं वाफवायला ठेवायचं एक एक सात ते आठ मिनिटं होऊन जात तिथल्या खाऊन बघ का सोपे आणि
हां म्हणजे ते सांबर कस बनवतात म्हणजे त्याचा वेगळा मसाला असतो तो का काय?
सांबर मसाला असा काय म्हणजे वेगळा असं काय नाही पण सांबरची पद्धत कशी आहे शेवग्या शेंगा घ्यायच्या आणि तुरीची डाळ तूर डाळ आणि शेवग्या शेंगा मी आणि दुधी भोपळा असतोय ना तो आम्ही सगळ हे मिक्सरला ह्याला लावायच सॉरी कुकर ला
हा हा
कुकर ला शिजवून घ्यायचं आणि टोमॅट तो कांदे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर हे टाकायचं त्याच्यात हे आणि एक सांबर मसाला मिळतोय हा फोडणी द्यायची आणि एक सांबर मसाला म्हणून मिळतोय तो सांबर मसाला टाकायचा त्यात
हा म्हणजे उपलब्धच आहे का ते सांबर मसाला पॅकेट आपल्याला असं बनवायची गरज नाही
नाही ग प आता कुठ गडबडीत आपल्याला इतकं होतं तरी मी तुला निवांत ती रेसिपीना परत एकदा कधीत सांगेन सांबर मसाला घरी कसा बनवायचा तो आता तू आता विकत आणायचा एव्हरेस्ट चाय वगैरे सांबर मसाला आणि त्या टाकायचं आणि हे टाकायचं एक आपली आपल्या ह्याच्यानुसार तिखट मीठ ठेवायचं काय आणि तुमचं गुळाच पाणी टाकायचं सगळ आता महत्वाचं
त्यानुसार तिकटतं पण ठेवायचं
हा इच्छेनुसार आपल्या म्हणजे आपल्या आवडीनुसार किती आपण तिकट खातोय किती नाही आपल्याला कसं सांभर लागणार आहे अस आणि त्यात चित गोळ टाकायचं कंप खरे
हा हा अच्छा म्हणजे गुळांना ते म्हणजे मिसळून येतं का? का गुळना थोडस ते
गुळा ह तिखट गोड होता पण पाणीपुरीच पाणी कस तिख
हा हा हा हा
आणि हे सांबर फक्त इडली बरोबरच नाही तू गरम गरम असा भात केलीस ना एक नंबर ग आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुट ते काय सांगू तुला मला तर फार आवडते सांबर
अच्छा
हो असत अधूनमधून कधी
हा हा हा आणि म त्याजे
कामाला असतय
अ हा ते पणं अस हा हो हो आणि हे त्याची चटणी कशी करायची
चटणी खोबऱ्याची मला इतकी जमत नाही ग खरं सांगायचं म्हटलं तर ते मी आमच्या मम्मी आमची मम्मी बनवते चांगली तिथला सांगून तुला मी रेसिपी देईन की. खोबऱ्याच्या चटणीची शक्यतो एवढंच बनवण आता सांबर आणि इडली आणि काय म्हणजे आणि काय बनवणार आहेस एवढंच ना काय आणि कुठली हे पाहिजे
नाही कारण कसय सांबर बरोबर चटणी सुद्धा असते न पण चटणी थोडीफार मला माहिती येते ती खोबऱ्याची मिरची आणि काय ते टाक
अ बघ त्याच्यात काय काय टाकतात तुला मी सांगते काय पण मी त्या पद्धतीने कधी बनवलं नाही पण बघितले मम्मी कस बनवत्या माझी ते मी बघितलंय ते मी तुला सांगते. कारण मी स्वतः कधी असं बनवलं नाही बघ खोबऱ्यात ओल खोबरं घ्यायचं मिरच्या लसूून. कोथिंबीर हे आणि दही टाकाायचं. आणि फुटाण्याची डाळ अस चांगली. फुटानेची डा आहे तो.
अच्छा ते हा फुटाण्याची डाळ, म्हणजे ते? एकजीव करत का?
अगं हो टेस्ट त्यान फार चांगली येती.
अच्छा. चव छान येते पा बरं.
आणि य हो ते ते मिक्सर ला लावायच मीठ वगैरे घालून एक नंबर लागत्या मम्मी अशी भारी करत्या अन जर तू त्याला फोडणी द्यायची असली तरी पण दिऊ शकतेस, पण मला वाटते की असच छान लागत्यां अग.
हा हा, पण ते फोडणी पण, तरी पण जरा समजा द्यायची झाली त मग काय, काय, टाकायचं म्हणजे. फोडणी मध्ये काय काय?
अगं ते आता फोडणीसाठी आपल्याकडे ते हे नसते का ते स्पेशल असा चमचा मिळतय बघ असा फोडणी टाकायचा. बीडाचा त्याच्यात जरा तेल तापवायच चमच्यात आणि जरा मोहरी जिरं कोथिंबी हे काय हे आपलं कडीपत्ता हा फोडणी पा म्हणायच त्याला आणि त्याच्यात ज जरा तेल तापून जरा अ आपल मी काय म्हणायसती ग काळ, काळ मोहरी मोहरी जिरे कडीपत्ता टाकायचं, आणि त्याच्यावर न आपण ते फोडणी देऊ शकतोय तशी द्यायची कधी पण काही लोक काय करतात माहितीय काय तुला, कि त्यो मसाला केलेला असतोय ना तो वोततात ती चुकीची पद्धत आहे, तुला सांगायचं म्हंटलं तर. काय म्हणलीस?